हा येतोय का आवाज,
हा याले आले,
आत्ता लागला बघा कॉल एक कॉल असाच गेला माझा पण शून्य सेकंदाचा,
हो ते म असं ते नेटच हे व्हायल तर मग त्यांना त ना विचारताना मग त्यांनी म्हण म्ह जरा हे हॉस्पॉट पण ते चालू करून बघून बघा म्हटले. म्हणताना मा केल मला आ का बघून आणि इकडे येऊन. तुम्हाला लावले,
अच्छा अच्छा अच्छा,
ते नेटच पण एकदा प्रॉब्लेम होते ना,
हो रेंज पण पाहिजे हो, लागला हे महत्वाचं कारण टास्क लवकर लवकर कम्प्लीट करायचे आहेत ना
तुमचे किती झाले
माझा आत्ता दुसरा हा चालू आहे पहिले पाच झाले व्यवस्थित आता हे दुसर चालू झाले त्यात मी तुम्हाला पहिला लावलाय एक एक च गेला
हा हा
मला लग्नच काय
होय
मग अशी लावले नी ती उचल व्हय हे झालं हा
प्रॉब्लेम नयीये ते नंतर आणि काही तरी करतीलच कि कारण सगल्यानाचेच तसे
होय होय सगळ्यांचंच व्हायलं माझं रिझल्ट त झालेत पाच सहा झालेत ते कॉलच्या आहे जनस कि रेंज
ते टेक्निकल इश्यूचे टेक्निकल इश्यूमध्येच पकडायला पाहिजेत ते ऍक्च्युअली बघू या काय करताय कारण ज लागले तर कळत पण नाही आणि चलय का नाही हे पण कळत नाही ना पटकन पण छान आहे
होय हो होय सगळ्यां सं नट ओळख
ह ओळख म्हणण्यापेक्षा माणसांचे स्वभाव समजते चार लोकांशी बोलणं जरा आजूबाजूची परिस्थिती कळत्यात घरी बसून करणारे म्हणल्यावर
हो दाखवला के नाही दाखववला
अ नाही आजच तस बर तर काय हे झालं नाही दिवसभर काही वेळ मिळाला नाही म्हटल आता
हा हा हा दाखवून घ्या नाही तेव उगाच अंगावर काढत होतय कि
नाही नाही असलं काही नाही करत ल लगेच दाखवून घेतलेला असतेय तर सर काही सकाळ सकाळी जाऊ वाटत नाही हो दवाखान्यात संध्याकाळी आपले जेवण वगैरे उरकून गेले की मग
हं
गर्दी पण कमी असते आमचं पण विभक्त कुटुंबच हे
हं हं
तेवढंच लहान कुटुंब सुखी कुटुं
हं हं हं
मग काय तर आहे आमचं पण गावाकडे तसं मोठं कुटुंब आहे पण नोकरी निमि त्यांना इकड येऊन राहिलोय ना
हा कुठे हे गेलं राहिलय कुठल्या गावाला
आम्ही इकड सांगली शहरात इकडच्या जिल्ह्यात आहे हा त्याच्यामुळ गावी आहे आमच जरा भरपूर मोठी फॅमिली कडा हा लहानपणापासून आमच्यात एकत्र फॅमिलीत मधूनच आहे मी पण खरं आता मोठं झाल्यावरच जरा अस विभक्त झाल्यावर तिथे झेप नाही ना आणि आता सगळ अ काय म्हणालात
किती वर्ष झाले लग्न म्हणून म्हटलं
अ नाही नाही काय ते वैयक्तिक माहिती द्यायची नाही हो ह त्याच्यामुळं अ बाकी काय नाय आणखीन काही नाही बघा आमचं आपलं काम चालू आहे शाळेत जायचं अभ्यास हे ते ह्यातच अ इंग्लिश मीडियम वरतीच आहे.
हा हा हा.
ह लहान मुलांनाच घेतलेलंय आणि क्लासेस तेवढे मी मोठ्या मुलांचे घेते
हा हा हा.
स्कूल मध्ये लहान मुलंच आहेत माझ्या सोडा आणि क्लासेस तेवढे मोठ मोठ्या मुलांचे मोठ्या मुलांचे इन द सेन्स कि दहावी पर्यंत चा
हा.
हा.
जॉबला कुठं बाहेर गेले नाही ना आपलं इथल्या इथं म्हणून मग हे एवढंच आता
हा.
हम्म त्याच्यामुळं बघ की आणखीन काय होत जॉबमध्ये आपलं घरातूनी बसण्यापेक्षा काहीत आपलं तोपर्यंत सुरुवात म्हणून हो
होय होय.
कुठ एकदा गॅप पडला की मग काही खरं नाही हा त्याच्यामुळ आप म्हटलं तर तोपर्यंत इथल्या इथ जाऊ क्लासेस वगैरे बघू
शिकलेलंच हे तर होतय ना.
होय तेच की तेच आणि पुन्हा अभ्यास विभ्यास जर करत असेल तर त्यातल्या त्यात होऊन जाते ना ते एवगंच आणि डबल डबल करायला लाग.
होय होय.
हो त्याच्यामु आहे इथल्या आहे जवळच्या जवळ घराच्या जवळ क्लास पण म्हणजे जव जव सगळवढ तेवढेच आपलं दोन तीन तास होतेय.
हा हा.
चार लोकांच्या ओळखी पण राहत्यात हो.
भैर गेल्याश पण केल्याश पण हे होत नाही. आपल्याला पण म्हणजे हा कळत म्हणजे हे होतय नाही व्य
हो पई शे होयचं की पैशापेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे. पैसे जर चार कमी का मिळेनातं पण घरात राहून सुखा समाधानानं चार लोकांच्यात राहतेय ना हम्म. ते महत्त्वाचं आहे तुमच्या इकड पण आता शाळा
होय होय झालेत आता आठ दिवस झालं.
हा आमच्या इथं पण शाळा चालू होऊन झाले बघा चार आठ दिवस झालेच नाही म्हणायला गेलं तरी.
हा.
काय सु सुचेना झाले ह्या वेळेला पाऊस पडतोय आणि ह्या वेळेला यंदा ऊनच आहे बघा प्रचंड.
तर काय ह्यावेळी हेचंय म्हणाल्यात पाऊस नाहीच म्हणाल्यात जास्त.
होय काय होतेय कोणास ठाउक ऊन मात्र चिक्कार आहे उन्हानं काय सुचेना
सोसना झालेयं कायं.
तुमच्या इकड तर प्रचंड ऊन-
हो होय हाऐ इकडे पण.
म विदर्भात येते काय नाही. कश्यात येते मराठवाड्यात.
कोल्हापूर जिल्हा.
नाशिक ना नाशिक ना तुम्ही. अच्छा अच्छा हा. अच्छा अच्छा कोल्हापूर जिल्हा. आम्ही परवा आलो होतो कोल्हापूरला प्र - प्रचंड ऊन होत प्रचंड. फिरायला आपलं देवदर्शन. कोल्हापूरची अंबाबाई बघायला ह हं तेच बघायला गेलं होत. हो या असलं उन्हाला काय सु- चना म्हणता त्यात ती एवढी गर्दी दोन मिनिटं उभारू वाटाना.
तिथं कायमचं गर्दी असते.
होय आता काय कायमच गर्दी असायला लागल्या कधी ऑड दुसऱ्या दिवशी. येऊन दर्शन घ्यावं म्हटलं तर नाहीच.
हम्म गर्दीच गर्दी आसते जास्त.
हो लयच जरा गर्दीे आहे. तुमच्या इकडं मगं शेती वगैरे.
हो आहे की शेती आहे भात करतात.
हा अच्छा अच्छा अच्छा अच्छा आहे म्हणजे शेताच पण आहे.
हो आहे शेती करतात परत सर्विस आहे हेंच. मिस्टरांच हम् सर्विस करत करत करतात.
होय ते बरं पडते शेती सोडून काय नाही हो. खरे खरा इन्कम शेती.
शेतीच होय.
ते नोकरीच वाटते खरं नोकरी लय हाय स्टँडर्ड पाहिजे. तर परवडते.
जास्त पगार असल तरच परवडते नंतर काय परवडत.
होय ती दहावीस हजाराची परवडना झाल्या त दहावीस हजार रुपये घरात- रेंट देण्यातच जाते. त्याच्यामुळं शेती पाहिजेच जोडधंदा काही तर पाहिजेच काय ना काय तरं. अरे बाप रे खरं काय होय आज काल ते कमी झाले. प्रमाण शती त्यांच्यात अस ख करून आ का दुधीधा मला म्हणजे काय हे नाही लय बरच झालं तेवढं तरी चांगलं खायला पोटाला नाही तर आता बघताय स की बाहेरचं
होय होय ते काय सगव पाणीच असतील सर्व दूध आणि हे द
किती पण घरगुती लावा पाणी दुधात पाणी घाठल्याशिवाय ते काय कोणाला सेन पडत नाही
तुम्ही घरगुतीच घेताय काय मग
होय आमच्यात इथ घरगुती की आमच्यात कुठ ह आहे आमच्यात नाही जाणार होती आता कोण करायलाच नाही राहिलं त्याच्यामु मग नाहीच
हा
तवाच्या तवास विकल मग काय नाही आता जनावर बिनावर आता विकतचच दूध येत इ तर कसलं दूध विकतच नुसतं पाणीच असत निंब त्याला काय शाही येत नाही काही नाही काही नाही काही नाही
हम हम
ते चहा पण कसला तर त
होय
आपलं घरच दूध असलं की कसा चहा होतोय बघा होय आणि सगळंच करायला येत कुठलं ते अर्ध किलो मध्ये अर्ध किलो पाणी घालायला लागत तेच राहत या दिवसभर नाहीतर संपलं बागा नुसत एक घोट चला घाटला की
हम
ते नुसतं पाणीच पाहिजे बारी आहेेत आपलं काय मनाचं समाधान म्हणायला आम्ही आणतोय दुध आणि खात
हो हो होय ह् ह्
अ चालेल दहा मिनटं झाले काहू आपली अ अ झाले पुढचा कॉल करते मग मी ह
हम